हा बोला येतोय आवाज नमस्कार हो हो येतोय बोला
कशी आहे म्हंटलं खूप दिवसानंतर तुला - कॉल करावा
मस्त तुम्ही
हो मी एकदम मस्त आहे तुम्हाला तुम्ही कधीपासून बोलायला लागली सेमसेम बरोबरच्या असूनंत तुम्ही कधीपसून झालं?
हम
सरप्राईज कसं होत आजचा कॉलेजचा दिवस आता कॉलेज च चालू झालेत कसं वाटत.
हा छान छान वाटतय आ अजून काही चालू झालाय पण गेलो नाही काही
आठवणी मला तुझ्या ऐकायला खूप आवडतील मग मी माझ्या कॉलेजच्या आठवणी जुन्या तुझ्यासोबत शे शेअर करेल म्हणजे माझ्या आताच्या कॉलेजच्या आठवणी, माझ्या स्कूलच्या आठवणी माझ जॉब जॉब करता करता कस मी कॉलेज केलंय ते मी तुला सगळं सांगेल आता मला तुझ ऐकायला आवडेल
अ माझं कॉलेजच सांगू
येस कसं चालू आहे तुझं कॉलेज कसं आहे कॉलेज? नाव वगैरे कॉलेजच नाव वगैरे सांगायच ची गरज नाहीये बस कॉलेजची थोडी मला माहिती सांग.
हो आमचं कॉलेज आमच आमचं कॉलेज म्हणजे मी एका विद्यापीठात जाते.
हा.
हा विद्यापीठ आहे विद्यापीठामध्ये जाते. छान आहे आमच कॉलेज अडीचशे ते पावणे तीनशे एकरामध्ये आहे. आमचे कॉलेज नुसतं तर हम्म आमच्या कॉलेजला सगळा शिकवणारा स्टाफ हा केरळ, यूपी युपी अस म्हणजे तेलगू तिकडचे टीचर लोक आहे आम्हाला शिकवायला.
अच्छा तू माझ्या अरे आपण तर जवळचीच आहोत.
हो ना
हा मग खेरलो, केरळ वगैरे बाहे ह्यचा असेल आणि कोणाला मराठी येतच नसेल आणि सगळेजण त्यांच्या भाषेमध्ये त्याच्या मुले आपलं बोलण्यामध्ये थोडा प्रॉब्लेम होतो ना बरोबर ना
तर
हो. म्हणजे मी ज्या कॉलेजमध्ये माझ शिक्षण झालंय त्या कॉलेजमध्ये कोणालाच मराठी येत नव्हती. आणि माझे म्हजे टीचर हा आणि खूप मोठ कप कॅम्प पस आहे. पूर्ण आतमध्ये खूप खूप खूप म्हणजे खूप
खूप झाडे, खूप झाडे खूप काम करत आणि डोंगरे परत एक या तीन तीन किलोमीटर एक फॉर्म देण्या
ह जावं लागत आणि एका सहीसाठी चार ठिकाणी फिरावं लागतं.
आणि मला जर काही बुक मला जर रिझल्ट पाहिजे असेल तर चार जणां सह्या घ्याव्या लागता
आणि लायब्ररी पण कुठ तरी दुसरी कडच आहे इथून तिथं जायचं एक दीड किलोमीटर लांब
एक माझा र एक्झाम असेल एक तर ह्या लोकांनी काही वरच्या फ्लोरला जाते.
आणि एक्झाम असेल तर डायरेक्ट डायरेक्ट इकड इकडून तिकडून डायरेक्ट दुसऱ्या गेटला जाय
हो असे दोन तीन गेट आहे. मग हे गेट नाही झालं तर दुसरं गेट दुसरं गेट नाही झालं कधी कधी तिसरं गेट त्यात लहान मुलांचे स्कूल पण चालू असतात मग त्या कॉलेजचा ज अनुभव आहे तो मी एका शब्दात तर कधीच नाही
नाही सांगू शकत मी पण आणि हा आणि कॉलेजला म्हणजे आता सपोज माझं कॉलेज दहाला भरतं ना तर मला साडे नऊ लाच गेट वरून मध्ये जाव लागत तेव्हा मी मध्ये दहा द पोहल अर्धा तास नुसत मध्ये चाललं ते्हा कॉलेज ची बिल्डिंग येते
हो मला मला जर बलावलं असेल माझ माझ अर्ध तर कोविड मध्ये आणि ज्यावेळेस माझ एक्झाम आली माझ ज मेन चालू झालं ह कोविड म कॉलेज होत त्याच्यानंतर मे चालू झा त्याच्यामध्ये म मला आता एझामला जायच आहे आणि एकतर हे लोक एवढे म्हणजे असं बोलतात ना एवढं चांगलं शिकवल कोविड म आ हा ह हा बोलूच नाही शकत
रणढछदयसण
म्हणजे आमचे शब्द असे कमी पडते त्याच्यानंतर मग आम्ही एक्झामला गेलो
खप आणि आमच्या कॉलेजचा विषय काय हा आमच्या कॉलेजचा विषय श काय
हा बोल काय विषय
कॉलेजचा विषय काय आम आमचे जे टीचर शिकवतात तेच पेपर काढतात आणि तेच चेक करतात
हा कण तोच विषय होता काय झा मा ज प ते सरांनीच काढला सरांनी काढल्यानंतर मग आता आणि ज पेपर सर काढतात बरोबर आहे मग तुम्हीच असायला पाहिजे ना एझाम भतथदयहहहहममय म स पाठवतात आणि दु गोष्ट आम्ही होतो मराठी दुसऱ्या डिपार्टमेंटचे सर होते इंग्लिश आणि त्यांना कळतच नाही आम्ही काय बोलतोय ते आणि मग त्या पंधरा मिनिटं ते दुसऱ्या सरांना बोलवण्यामध्येला घालवले क ना ट्रांसलेट करा मी मत आम्ही बोलतोय सर आम्ही होत मराठी इधर मराठी नाहीच इथे मराठी नाही चालणार
हा कारण की त्या लोकांनी ते लोक अ तमिळ वगैरे तेलगू ना तिक ड खूप हाय लेवल इंगलिश ब हाय लेवल ची इंग्लिश बोलत आणि त्यांना आपली मराठीतला कायरे पण शब्द समजत नाही किंवा आपण बोल इकडेरताना हे बी समजत
हा काय करतोय हा मी त्यांना बैस इकडे येणार म्हण इका मतलब क्या होता है मी म्हंटलं कुच नाही सर तर मग काय झालं माझा एक्सपिरियन्स असा होता की सगळे एक युपी वाले प्रोफेसर आहेत आमच्या होते आमच्याकडे य केरलाले कर्नाटकले दिल्ली ल अस राजस्थान ह त्या सा ते सगळ आहे आणि मरा आम पुडच कोणीच टीचर नाहीये अस वाटलं की आपल्याकडे टीचरच बनले गेलेले नाहीयेत
हो. आपल्याकडे टीचरच बनले गेलेले नाहीये सगळे तिकडचेच टी शिकवायला आणि त्यांच शिकवणं समजत नाही कारण की ते शिकवताना खूप हाय लेवलची इंग्लिश मरताना ना ते असं खूप त्यांची फ्ल्युंट खूप वेगळी येते, ट्वीन अशी
हा त्यांची बोलण्याची जी पद्धत आहे ती एवढी बोलतात ना मी त्याला ते टचच नाही करू शकत, मला असं वाटायचं मी आता फ्रान्स शिकणार आहे आणि शिकूनच बाहेर पडणार
मला हे कळायला वेळ केला ते बोलायचे झेरॉक्स मी म्हणायची झरॉक्स.
काय बोलायचे ते?
झरॉक्स.
मी म्हणायची झेरॉक्स.
म्हणजे त्यांची जी बोलण्याची पद्धत होती इ आय उ ते खूप वेगंळ होत आणि माझी जी बोलण्याची पद दत ति खूप वेगळी होती
हो.
म रिझल्ट ज्यावेळेस माझा रिझल्ट होता मला मला असं वाटलं की, फक्त मी आता रिझल्ट माझा ऑनलाईन चेक झालय तर मला अजून एक आमच्या कॉलेजची बाप सांगते बरं. आपल्याकडे ईमेल आयडी असतो, पण आम्ही खूप हुशार लोक त आमचा कॉलेज पण आम्हाला दुसरा ईमेल आयडी देतो बरं. ईमेल आयडी वर आम्हाला सगळं येणार.
हो आम्हाला पण ईआरपी असतो त्याच्याव असाइमेंट येणार त्याच्यावर रिझल्ट दिसणार, त्याच्यावर प्रेझेंट दिसणार सगळ अपडेट त्याच्या
सगळं त्याच्यावर आपडेट तरी पण मला त्याच्यावर दिसणार भरो आणि एवढं सगळं करून पण लाजच्या टर्मला त्यांचा डाटा फुस होतो हा सगळं डाटा त्यांचा गायब होतो. मग आपल्या जेवळ असलेल्या चिट्टया मला जमा करायला लागायच्या की सर मी सगळी फीज भर लेले आहे मला आता रिझल्ट देण्यात यावा, मग लहान मुलासारख्या त्या चिट्टया जा जमा करायचो आम्ही मग घेऊन जायचो आणि म आम्ही बोलायचो, सर तुम्ही दिलेला ऍप तो तो ना काही कारणास्तव बंद पडलाय
अच्छा असंच अस
हो म्हणून मी त्या कॉलेज कडून शिकलेली आहे की छोट्या छोट्या गोष्टीच गोष्टी लिहून घ्यायच्या त्यां च्या सह्या घ्यायच्या आणि जवळ ठेवायच्या आणि रिझल्ट च्या टाईमाला मला आलेला अनुभव म्हंटलं सर आता माझा रिझल्ट आलाय ना आपलं मी घ्यायला गेली घ्यायला गेल्यानंतर मला पाच लोकांच्या सह्या सांगितल्या हम्म पाच लोकांच्या स्या एक सर तीन किलोमीटर वर एक सर दोन किलोमीटर एक एक किलोमीटर एवढा मोठा कॅम्पस प्रत्येक कॅमपसमध्ये सगळे सर वेगवेगळ्या ठिकाणी प्रोफेसर शिकवायला होत आणि त्यांच्या पाहिज होत्या मग मी सहाया्या आणायला गेलीच नाही कारण मी दमली
हो,
पाच एक, तुम्ही जर सह्या घ्यायला सांगत आहात तर मग एका ठिकाणी तुम्ही सरांना ठेवा नाऽ
हो, बरोबर आहे
अस
असं काहीच नाही, माझा पण सेमऽ तुमचा तसा तसाच माजाय.
हो हो, हो, माझा कॉलेजचा अनुभव हॉऽरेबल नाय बोलू शकत अग जग खूप एन्जॉय करणारा होता. क आमी,, आज मी अजून पण मला बोलत हां,, तुझं कॉलेज, म्हटलं माझं कॉलेज इथेच आहे,, तुम्हाला ऍडमिशन पाहिऽऽ प्लीज घ्या तुम्ही, आवर्जून घ्या. आणि ज्याची, जो हेल्दी असेल त्यांनी तर नक्कीच घ्या.
हमम, यहां हायच
जाणोभा होता. म्हणजे दोघे जणी ही, सेम कॉलेज सारखा अनुभव घेऊन बसलेलो आहोत. आणिऽऽ ही गोष्ट शेहेर करऽऽ ला, मला तुझ्यासोबत खरच खूप आवडलं, आणि हाऽऽ आणि खूप बरं वाटलं की बाऽऽ ये, चालेल,, चल मग,, थँक यू,, ह च,, ल बाय.